हॅलो
हॅलो
हा येतोय आवाज
हो हो येतोय
हम्म बोला ना हो हो येतो येतोय
हा मस्त तुम्ही
मी पण तुमचं नाव काय पूर्ण?
माझं अक्षता सिद्धनाळे तुमचं
अच्छा अच्छा माझं नीलम जाधव
ओके
हम्म
बाकी काय करतात तुम्ही? हा आहेत ना मम्मी पप्पा मी भाऊ तुमच्यात?
मी मिस्टर मुलगी सासू सासरे
ओके म्हणजे मॅरिड आहेत का तुम्ही?
हो मॅरिड हे
हा हा नाही अजून आता जस्ट म्हणजे एंगेजमेंट झाले अजून
अच्छा अच्छा अच्छा अच्छा अरे वा कॉग्रेच्युलेशन!
थँक यू बाकी मस्त तुम्ही कुठून आहे म्हंटलं?
मी नाशिक मध्ये ओझर आहे ना तिथून बोलतय हम् हम हम
हम् हम् बाकी म्हणजे नाशिक जिल्हा य येत असेल ना तुमचा?
हो हो नाशिक जिल्हा आहे निफाड तालुका आहे
ओके
हम्म
हो हो मी कोल्हापूरमध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्हा आहे माझा आणि कोल्हापूरमध्ये नरसिंहवाडी म्हणजे नरसोबाची वाडी माहित असेल तुम्हाला ऐकून तिथून जवळ राहते हम्म
अच्छा
कधी मी जॉब करते
अच्छा या मग नाशिकला मी हाऊस वाईफ आहे हम् आणि आता तर जस्ट अ ओझर न नगरप नगर परिषद मध्ये सी आर पी म्हणून बचत गटायची लागलेली
हा का बचत गट चालवता का तुम्ही?
हो हो
अच्छा माझी मम्मी पण बचत कर हो का? हा माझी मम्मी पण ते बचत गट चालवते ना तर मग सी आर पी काय नाही बनती ती पण काहीतरी आहे त्यामध्ये ग्राम संघ वगैरे मला असं ऐकायला भेटत असतं तिच्याकडून नाही
अच्छा अच्छा ते ग्रुप वाईज असेल मग त्या त्यांचा गट
नाही सी आर पी वगैरे आहेत तिचे जे म्हणजे आता ऑनलाईन सगळं चालू आहे ना बच त गटाच हा म्हणजे सी आर पी वगैरे आहेत पण तिचं पण एक काहीतरी पद आहे ती सांभाळते काही तरी दुसरं एक हम्म नाही अध्यक्ष वगैरे आधी होती पण ते आहे काहीतरी
अच्छा! अच्छा!
हा म्हणजे बचत गटाच पण आता म्हणजे चांगलं चाललंय नाही का.
हम्म, हम्, नाही बचत गटाला म्हणजे कस
काय बोलात?
मीच एकटी इथे आमच्या ओजरगाव मध्ये पूर्ण ओझरगावात मी सांभाळते म्हणजे आम्ही ऑनलाईन वगैरे
हा.
तयार करतो बचत गट.
ओके म्हणजे हां आमचे- हों हों आमच्या इथे पण बं म्हणजे माझी मम्मी जी आहे ना- ती पण तेच करते ऑनलाईनचं बचत गट म्हणजे चालवते जवळजवळ आता ती- हा एक दहा एक काहीतरी बचत गट तिचे स्वतःचे म्हणजे ती चालवते असं.
नाही आमचे ब्याण्णव गटय.
हा का. हम्म, म्हणजे सी आर पी ची कामं काय आहेत.
सीर म्हणजे ते बँकेच बघायचं प्लस बचतगट पण बघायचां ज्या ज्या योजना येतात नां आ- तर विधवा महिला झालं परतं- हुं ज्यांना मुला ज्या मुलांना आईवडील नाहीयेत त्यांचे ते-
हा.
ते एक योजना निघालेलीयें.
हुं हुं-
त्यातं असं म्हणजें काय काय योजना येतातनां त्या आपण त्याची- ते हां ऑफलाईन फॉर्म भरायंचे परत ऑनलाईन फॉर्म भरायचे. नरपालिकेतून हुं नगरपालिक्-
ओके, मग सी आर पी साठी काय पेमेटं- वगैरे असं तुम्हाला भेटत असेल नां गव्हर्नमेंट कडून. ओकें-
हुं नगर परिषदेचे पेमेंट वेगळा आणि ते सी आर पी त्याच- बचत गटाचं मानधन्य हेअसतं त्याला पगार वगैरे नसतं. जशी गट आपण ओपन करतो त्याच्यावर असतात ते मानधन हुं.
तेच, आधी कसं सगळ- ऑफलाईन होत हैं नां बचत गट तर मग- ते एवढं काही हे नव्हतं आता खूप जास्त कॉम म्हणजे इझी पण झालेलायं.
इझी ते पण आणि हं आता कसं झालेलं - ते सरकारच डायरेक्ट पहिलं म- सगळ्या गोष्टी बचत गटवाल्यांना देतायं.
हों हों आता मध्ये पण एक कोणती तरी एक आली होती बघा- अं योजना नाही लाडकी बहिण योजना, नाही बचत गट- त्यासाठी आली होती नां- तर मग प्रत्येक महिलेला म्हणजे बचत गटावरती असं एक लाख रु- पये वगैरे असं-
ती पी एम सो निधीची योजनां ती रोजगार- रोजगार ज्यांचे असतात ना त्यांना लोन बिनव्याजी लोन देतात. हुं पंधरा हजार, पंचवीस हजार आणि पन्नास हजार असं-
ओके.
म ते शेत लोन देतात ते ते वर्षाची फेड असते ती. आता हे को- मेळा इकडे आमच्याकडे येणारायें नाशिकला तर आता आम्ही त्यांच्या थ्रू त्यांना बचतग- ट वाल्यांना आम्ही काम देणार त्यांना रोजगार देणार असं-
ओके. तेच म्हणजे ह्यामध्ये आता हे जे, ऑनलाईन वगैरे सगळं चालू आहे ना. म्हणजे याच आपलं. सी आर पी म्हना किंवा बचत गट पण सगळेच ऑनलाईन झालेत, ना. तर त्याबद्दल म्हणजे खूप असं. महि बाकी महिलांना जे घर ते बसून होत्याना. त्यांना, एक अ नवीन हे पण भेट लय. रोजगार पण भेटलाय. नैका अस म्हणजे कुठला पण एक उद्योग. म्हणजे खाण्याबाब तितचा म्हणा. किंवा एक कुठला पण उद्योग काढला तर त्यांना ते. हां, स्टॉल वगैरे लावणं. हे, ते. वेगै
राशेन दुकान देणं.
हो. आम्ही पण एकदा स्ट- स्टॉल काढलो होतो. इथे कनेरी मठ माहितियेत का तुम्हाला? तिथे, पण हे होतं. म्हणजे तीन चार दिवसांचं नां. मोठं असं, मेळ्यासारखंच होतं.
अच्छा, अच्छा.
हां. तर कनेरी मठमध्ये ना पूर्ण आम चे. इथ हे आहेत. एक महाराज जी आहेत. तर त्यांनी हे काढलं होत, ते मेला, तयार केलेला. तर त्या मेल्यामध्येयना असं खूप, भरपूर म्हणजे भरपूर मोठं होतं. जवळजवळ लाखो लोक म्हणजे नाही का यायची इकडे. म्हणजे जसं आता तुमच्याकडे, कुंभमेळाय. तेव्हा खूप लोक येतील. तसच, सेम इकडे हे होतं. तर मग त्यावेळेसयना
ते, हम्.
ते. हे, होत. स्टॉल्स वगैरे लावायचे होते. तर मग माझ्या मम मी लांबच म्हणजे, पापड्याचा बिझनेस आहे ना. तर मग, ते बचत गटा थ्रू आम्हाला हे भेटलं होत. एक स्टॉल भेटला होता. फ्री मध्ये.
ह, ह, ह, ह. हा ते फ्री मध्येच असतात, ते स्टॉल. मग आपण, काय कमाई करायची, ती करायची त्याच्यात.
हो आणि बाकीचे जे मोस्ट ऑफ लोक होती ना. त्यांनी म्हणजे पे केले होते. त्या स्टॉ
अच्छा, अच्छा, अच्छा. हा, हा, हा. ते पे कशासाठी असत ते बँकेचा पण आप पण स्टॉल लावतो तिथे. वेगवेगळे बँकेचे स्टॉल लावतो. परत सौर ऊर्जेचे असतात, त्याच्या लावतो. परत बचत गटामध्ये पण व्हरायटी असतात. म्हणजे कोणी मॅट रांगोळी करत. कोणी काप पडी पिशवी शिवत. कोणी म्हणजे कु किंगच, कोणाचे मसाले, कोणाचे लोणचे हे असे गोष्टी ठेवतात, त्याच्यात.
हो, हो. आम्ही पण पापड ठेवले हो. म्हणजे आमचा स्वतःचा बिझनेसय ना. पापडाचा. उडीत पापड वगैरे. हम्म. तर मग बाकी काय नाही. तेच. ते आता तुम्ही सी आर पी आय बोलला. तर मग थोड म्हणलं, तुमच्याकडून त्याच बाबतीत माहिती घेतलेली बरी. ते ग्रामस संघ वगैरे पण आता आलेला आहे, ना. काहीतरी.
हो. हो. ते प्रायव्हेट असतात, ते. आणि ज आपण जे करतो. हे सरकारी तिकडून असत, वरतुन. शासनाकडून. हम्म. आणि प्रायव्हेट वेगळ. आणि हे जे सरकारी जे असतात. त्याला, सबसिडी वगैरे असते.
हो.
हम्म. म्हणजे आपण लोन जरी उचल तरी, आपल्याला त्याच्या मागे सबसिडी भेट
सबसिडी भेटत. हो, हो. म्हणजे आमच सध् ध्या आता पापड्याचा बिझनेस आहे. तर मग आमच्या मशनरीज आहेत ना. शेवया, पापडाच. तर मग त्यासाठी सबसिडी स अ म्हणजे भेटलेल आहे. ते पीम योजनेतूनच वगैरे काय - काय केलेलं आहे, तर.
हा हा हा मग चांगलं चालत असेल मग ते,
हा पण कसं ते सीझनेबल आहे ना तर मग, ते सीझनला फक्त चालतं चांगलं. बाकी म्हणजे, एक चार महिने चालत. जानेवारी पासून एक मे, जून पर्यंत पाच सहा महीने आणि त्या नंतर मग कसं तर हा त्यानंतर मग अ काही काम नसतं असं.
अरे मग दुसरं काही ते अजून घ्यायचं ना. गटामध्ये मग त्यांनी असं जे उपयोगीेत येतं. म्हणजे पिशव्या झालं, हे झालं ते झालं असं.
हा म्हणजे म्हणत आहेत तसं पण, इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे. विदाउट इन्व्हेस्ट थोडंस काहीतरी
ते गटातून म्हणजे बचतीतून पैसे उचलायचे आणि ते हे करायचे युज करायचे. असं करायचं ते त्याच पण मशीन भेटत ना.
हा हा कशाच म्हणताय. तुम्ही?
कापडी पिशवे त्याच पण मशीन भेटत ना. हम्
हम् हम् बघावं लागेल. मग,
ते कसं उपयोगी असतं ना. ते आता प्लॅस्टिक बंदी असल्यामुळे ते कापडी पिशव्यांच चालत ना भरपूर.
हो.
ते आपण कुठे दुकान शॉपला इकडे तिकडे आपण देऊ शकतोय ते.
हा ते पण एक आहे.
हम्म. परत ऑर्गनाइजच्या आपण अगरबत्त्या, धूप वगैरे ते पण बनवतो. तो परत मॅट रांगोळीच पण बनवतात ना.
ओके आणि सूपा रीच वगैरे तुम्हाला काही आयडिया आहे का. सुपारी नाही का फोडायची वगैरे ते. असते ना काहीतरी,
नाही. तसं ते हे असत मशनी असतात ना. मशनी त्याच्यात हा ते बाहे काहीतरी त्याच बनवतात वाटत ते.
हम्म
ते म्हणजे खूप जणांकडून ऐकलेले पण ते माहित नाही. त्याचा वापर कशासाठी होतो.
हो म्हणजे मी पण तसंच ऐकलेलं आहे. मग म्हंटलं तुम्हाला विचारावं. तुम्हाला माहित असेल तर मग नाही का.
नाही नाही. मा नाही ऐकनात आहे. खर की खूप जण म्हणत त्याचा बिझनेस चालू आहे म्हणून,
हम्म.
प्लॅस्टिकचं तर माहिती प्लॅस्टिकची तर फुलं वगैरे बनताय.
ओके.
हम्, इकडे खूप मस्त मस्त हार म्हणजे प्लॅस्टिक पासून भरपूर व्हरायटी बनवताय.
ओके.
हम्म, मी तुम्हाला पाठवेल. व्हॉट्सअप वर कसे असतात ते,
हो हो चालेल.
बाकी,
बाकी काय नाही.
ह ह
चालेल. हो हो नक्की.
आणि काय.
चालेल ठेऊ मग.
हो ओके ओके बाय.
हो हो बाय.